हॅलो
हॅलो हॅलो आवाज आला का
हो आला
नमस्कार सूरेख सारिका ताई
नमस्ते काय करते
काही नाही आता
वाडी मध्ये लसीकरण होतं आमच तर मग ते गोरोदर माता आणि स्कंदा माता होती ना. त्यांचे कुडवेल फॉर्म भरत होती.
असं
हा
मग
हा ते म्हणजे अ मदनपाड्याचे पण असे नवीन गरोदर होते ना आणि अजून गावातले पण मग... ते फारच सात आठ महिला होती. त्याच मग हा ह त्यांचं नाव टाकावं लागतं त्यांचं जन्मतारीख आणि मोबाईल नंबर नाव वय सगळं टाकावं लागतात त्याच्यात हम्म आणि जी स्थानदा माता असते त्यांचं मग अं मूल मूल जोडायचं असतं त्यांना म्हणजे नवीन स्पंधा जरा राहिली तर तिच्यासोबत मूल जोडावं लागत हंम्म त्याचा पण जन्मतारीख असं काय काय माहिती भरावं लाग ते त्या जात पाहू
हम्म
तू काय करते आहे
काय नाही शिलाप मध्ये भर शिलाप शिलाप वर काम चालू आहे अस ते हा घराच
चांगलं आहे
हं
तुझशी क्षण किती आहे
माझे शिक्षण बारवी
बारावी
पास होऊन दिल
हा अजून शिकणार आहे का मग
हा
हा किती वर्ष झाले तुला
बीस वर्ष झाले
वीस वर्ष का
हो
हा कि काही समग पुढे पण
काय नाही
हम् पुढे पण शिकायचं म्हटलं शिकूना च
आता बघितलं ना तुठे येम पिला असं सांगितलं होत
शिकून जाणार आमची भाषा पण
हो शिकून जाणार ना
अं हमम् अजून दुसरं काय चालू आहे
काहीच नाही.
हा सा,
आमचं आम्ही आरोग्यावर काम करतात आरोग्यग्राम प्रकल्प म्हणून-
असं.
हा त्याच्यात मंग- आम्हाला- लसीकरण- आणि महिन्यामध्ये गरोदर स्तंदाचे वेगळी वेगळी- मीटिंग घ्यावी लागते.
हम्म.
त्यांना मग अ गरोदरपणाची काळजी विषय गोड्या लशी- करण. आणि स्- ग्राफी विषयी माहिती द्यावी लागते.
हा.
काही महिला मग अशा असतात का त्यांच वजनच खूप कमी असतं त्याच्यामुळे त्यांना- आठवड्याची वीजीट धावी- द्यावी लागते आणि ते प्रोटीन आहार घेतात की नाही- ती माहिती- - घेऊन त्यांना प्रोटीन आहार विषय- माहिती देतात. आणि जर- वजन वजन नाही वाढलं का मग तिला म्हणजे चांगलं प्रोटीन आहाराविषयी माहिती देतात म्हणजे- - दोररोज- आहारामध्ये आणि मास मटण खाणारी जर असेल तर तिला मग- - आठवाड्यात न दोनदा- - तीनदा तरी ती तिने ते प्रोटीन आहार घ्यायला पाहिजे.
हा.
अशी माहिती देतात आणि- - काही महिला- - असतात की कमी वयात लग्न करून घेतात आणि कमी वयात मुलंड बाड करून घेतात त्यांना म्हणजे त्यांना पण माहिती देतात अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच अ हे करायचं हा कारण की अठरा वर्ष झाल्यानेच तिच गर्भशयाच वाढ पण वाढलेली असते. तर मग बाळ कुपोषणामध्ये नसतो चांगलं असत त्याच्यामुळे ती माहिती द्यावी लागते ह
आणि कुपोषित बाळ जर असत तर मग त्याला त्याला पण आठवाड्याचे विजिट असते आणि त्यांना आम्ही म्हणजे त्यांना पण प्रोटीन आहार विष ही माहिती देतो. आणि वजन नाही वाढत तर मग त्यांना असं म्हणजे नंदुरबार किंवा शहादाला किंवा आपल्या शहाणा गावाला पीएनसी ला पाठवतात. हा त्याच्यामुळे आता खूप म्हणजे सुधरून झालेले आहे. हम्म पहिल्याणदा महिला पण म्हणजे ओ ओळखत नव्हती आणि असं मिटिंग ला बोलवले का असंच रिकामे बोल तात असे पण म्हण म्हणतात ते पण आता जर सांगितलं तर पटकन तयार होतात आणि पटकन येतात हा. आणि काही म्हणजे बाळ खूप वजनाचे येत होतात ते दोन किलो दोनशे किंवा चारशे
हा.
हा आता खूप चांगल्या प्रमाणे भाड पण राहतात चांगल्यावर ज्ञाने आले असतात असं हा तीन किलो. पाचशे तीनशे. किलो आठशे ते अशा पण येतात आता.
अच्छा.
हा.
कोणाकणा तर जास्त कम वजन असेल ना
हा आ मज जे जे म्हणजे दररोज म्हणजे. आहार प्रोटीन घेतात आणि गोड्या घेतात त्यांचं मग चांगलं वजन अस बाळ येतात. आणि काय ही महिला अशा असतात का दिवसातून दोनच वेळा आहार घेतात मग त्यांना प्रोटीन मिळत नाही. त्याच्यामुळे मग. बच्चू कुपोषणामध्येच असत तो त्यांचा हं. त्यामुळे म्हणजे गरोदरच राहिली म्हणजे नोंदणी झाली का कमी वजनाची माता राहीली तर मग तिला आठवा आठवाड्याचीच व्हिजिट असते.
अस.
आणि प्रोटीन उओकावून पण काढावं लागत.
अच्छा.
हम्म. अ मन किशोरी वइन मीटिंग पण मै महिन्यात मग ते दोन वेळा घेतातच दोन पॅलेट आहे हा ते स्पेशल स्पेशल मिटिंग घेत त्यात मग त्यांना. मग ते अ पाडीविषयी अ कमी वयात लग्न न करण
हम्म.
असं खूप चांगली चांगली माहिती देतात ते.
आस.
हम्म.
हम्म.
आता या कामाला येणार होती ती काय दोन मुली पण त्यांच्याकडे मोबाईलच न्हतो त्यामुळे ते राहून गेलेया.
अच्छा.
हम्म.
हम् हम्
तुम्ही पण सांगा ना तुमची माहिती?
काय सांगु मी
आह
आला गो भाग हम्म
घराचच काम चाललेलं आहे का?
हवं.
हा हा.
स्वयंपाक झाला का?
काय?
स्वयंपाक झाल का जेवण बनवलं का.
नाही आता पण बनव. तुम्ही बनवलंय का?
नाही माझं पण काम चालू आहे हा.
किथ बाकी रा आहे काम?
म्हणजे ते गरदर्शन माताचे. म्हणजे रजिस्टर वर पण पण लिहावं लागतं ना. ह त्यांचं नाव अ जन्मतारीख वजन उंच उंची किती? ती वर्षाच पहिलं बाळ आहे आणि दुसरे म्हणजे शेवटच बाळक किती वर्षाच आहे आणि त्यांचे लग्नाचे वय पतीची वय त्यांना डोस म्हणजे टी टी वन लागलेला आहे का? ला बुस्टर लागेलेला आहे लिहाव लागत. अजून त्यां एच बी एचबी जर चेक केलेली असेल तर ते पण लिहावं लागत.
हम्
ह आ. गेल्या महिन्याला केलेली होती सिस्टरने त्यांची एज बी तपासणी पण या महिन्याला तिला मदत करायला कोणीच न होतो ना त्यामुळे एकटीच होती ना. त्या मग बाळांना किंवा महिलांना गरोदर महिलांना लस घ्यावी लागते अजून लिहावं पण लागत. त्यामुळे बाकी राहून गेलेली अजून जर इथ नाही झाले अंगणवाडी मध्ये एचबी तपासणी तर त्यांना मग आम्हीच गोळा करून आम्हीच एचबी चेक करून देतो. हा जर तस नाही जमलं तर मग पीएससी मध्ये पण घेऊन जातात.
पी एच सी शहानाला आहे आहे ना.
आहे ना. ते अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन आहे तिथंच आहे.
अच्छा!
चांगलं आहे म्हणजे दवाखाने पण गावातच आणि सगळी सुविधा झा झाली.
मंग ठेवू का आता हॅलो